हॅलो,
हॅलो, हॅलो.
ऐकू आलं?
आवाज येतो ना? हां, याले.
माझंच ऐकू आली.
माझंच ऐकू आली. माझं मलाच हे. हां ते आवाज तसा येतोयच. येतयच वाढतं तुमचा आवाज.
हां
हां, जेवला का? हं, बघ जेवलो बग आता मी.
हाहा आमची पण झाली आत्ताच.
हम्म ह आवरला सगळं भांडी,
मुलं, हा सगळे आवरली भांडी भिंडी आवरली तुमची
आमची पण आवारली.
मुलं तेन का झोपली?
मुलं, एकटा झोपलाय एकटा अजून हाय झोपायचा.
हम्म हम्म जात्यात दररोज शाळेला?
होय जातात.
हा. हा
काय चाललंय आणि?
काय नाही बघा निवांत हाय.
हा. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो कोण शिट्ट्या वाजवालय?
कोण गल्लीत पोरच की.
हा हा.
पोर खेळत्यात नाही दारात न
हम्म हम.
हम्म. पाऊस ते न झाला तुमच्याकड?
पाऊस आज बारीक होता जास्त नव्हता आज.
हा.
काय केला म आज?
काय आज जरासं गेलताव बाजारला.
बाजाराला गेलतसा.
हम्म्म हम्म बाजार म्हणहे जरासं तेल काढून खोबऱ्याच तेल काढून जरास घेऊन आलव.
हा म्हणजे घरातच काढून आणताय होय?
होय बाजारातन हे म्हणजे जरासं खोबरीे असत्यात नव्ह.
हा हा.
परवा शेतातली सगळी आणली ती काढून
हम्म
आता ती काय ठेवून बी बाध होत्यात हे वत्यात म्हणताना जरासं काढून वाळवून ठेवलं त.
मग वाळवून आता पाऊस आहे कसं वाळ
पाऊस होता तेच एकदम असं बारीक काप बारीक बारीक असं हे केलय चिरून चिरून पाऊस पडायच्या आधी एक चार दिवस जरासं वाळलं त
हा.
मग आता जरास पावसात कसं ऊन आलं की जरा पाच मिनिटं ठेवायचं आणि मग आठ दिवस नव्हत पाऊस चालू होता नव्ह सारखा मग ते काय केलं मग डब्यात भरून फ्रीजलाच लावलं ठेवलंत तेच्यात.
हा हा म्हणजे सोकला असेल ते.
हा सोकलं म्हणजे फ्रीजला काय असं म्हणजे बाद होत नाही न्हवं?
हम्म्म्म
जरासं वा चार दिवस वाळलेली होती म्हणताना आणि ते फ्रीज ला एक आठ दिवस ठेवलं मा आता ह्या चार दिवसात आणि जरा जरा चांगलं ऊन होतं म्हणतान वाळीवली ती म काल तर एकदमच ऊन पडलंतं
होय चालेल
म काल जर पो वाळीवली आणि आणि परत आता ठेवायचं म्हंटलं तर आणि परत हवा लाग ते आणि हे होते नाही खराब होते ती हम्म काय नाही म्हटलं आज जाऊन काढून घेऊनच यायचं म्हटलं.
हं हं
आणि आता आम्ही चार वर्ष झालं काय गा हेच्यातन दुकानातनं विकत आणतच नाही. नारळं असत्याती हा घरचं एकदम दोन किलो निघतय दीड दोन किलो निघलं वर्ष ते बरं जातय तिकडं वर्षभर आणाय लागत नाही काय नाही घरचंच असतय.
हा हं
त्याच्यामुळं काय नाही घरातनं एकदम काढून आणलं की जातय वर्षभर थोडं तेच्यात तीळं
हं
वापरायचं बदामं थोडी घालायची असं
हा हा
ते काढून आणून परत आणि हेे केलं घरात आणून आणि जरासं उकळायचं ते
हम्म हा म्हणजे वास येत नसल.
वास येत नाही आणि आम्ही असं कसं म्हणजे खराब काय अजिबातच घालत नाही नाही त्याच्यात खोबरं
हा हा
तसं पण ठेवलं तर चालते खरं जरा कडवून चांगलं ठेवले की राहते चांगलं खराब होत नाही अजिबात वास म्हणजे शेवट शेवटपर्यंत बी असं वास येत नाही
हा हा
मग त्याच्यामुळ चांगलं कडलं कणी
हम्म
राहतंय तसंच मं ते आता आणल्यावर जरासं आता कडवलं जरा वे हे तेन लवंगा तेन घालायचे तेच्यात जरा
हा हा
लवंगा घालून कडवून आता गार करून सगळं आता भरून ठेवून हे करूनच मग आलो.
हा
इथ काय जवळ नाही तिकडं बाजार हेला गेल्याशिवाय निपाणीला गेल्याशिवाय इथे जवळ कुठे काढत नाहीत.
ह कस कस केल आहे ते काढायला.
आता गेल्या वर्षी पंधरा रुपये होत, किलोला.
हा
आता ह्या वर्षी पंचवीस रुपये झाले किलो.
हम्म, वाढल कि म दहा रुपयल.
हम्म, दहा रुपये वाढल. मग गेल्या वर्षी पैक्षाने गेल्या वर्षी पंधरा. आता पंचवीस.
हम्म
मग अडीच किलो आमची दीड किलो दीड किलोला जरा जादाच निघलेय.
हम्म, ते पेंड आणि निघत असल नाही त्यात.
ती पेंड असते ती. खोबऱ्याची पेंड निघते चांगली.
ते देतात काय दुकानदार. काय ठेऊन घेत्यात.
नाही नाही तिने काही घेत नाही. आपल्या आपुण घ्यायची तेच.
हम्म
मग काय तर नंबर नव्हत लगेच गेल्याबरोबर. लगेच नंबरला रातेन. लगेच घेत ही मिळाले बी आणि आराम
मग ते आता पेंड काय करताय? का जनावरांना घालायच.
नाही जणावरासणी घालाय चालतय की. आता काय करायची ती खोबऱ्याच असते ते. अस जर अस आपण जरी खाल तर ते अगदी खोबऱ्याच चोथ असते की
हम्म
तसच लागत ते. आता ते बी द किलो दीड कीलो निघतेय ना पेंड. काही नाही जनावरासनीच घालायची.
व्हय, आता ते बाहेर विकत पण बसलेच असतात नही. शेंगदण्याची असते वाटत ती.
हा शेंगदाण्याची. तिथ चालू होते कि. ते दोन्ही पण हे होत. हम्म, घाना ते तेल काढतेल
हम्म हम्म
दोन्ही पण आहे हे त्यांच. तिथे पण हे काढत्याल म्हणजे तिकडे शेंगदाण्याच चला मीघे जायला कुठली ती लोक आलती. चार पोती शेंगा घेऊन आ
हम्म
हम्म, ते ती बी पेंट असते ना. ते बी पेंट निघते. आणि ह्याच शेंगदाण्याची बी निघते.
ह ह
हम्म चांगल घरच जरास चांगल हे राहते म्हणून आणायच. आणि ते आता ह्याच्यात काढलेली पाती ह्याची
हम्म
घरगुती हित काढलेल घाण्यावरच तेल घाण्यावरच म्हणच्यात, ते शे खोबरी खराब असत्यात. ते त्यांन वास येते तेलांना.
हम्म आता घरातली आपली खोबरी असतात पण हे कस खोबरे आता ह्या हवेला राहित नाहीत तरी ते तीन, चार ना अस नारळ खराब झाल.
हम्म हम्म
हूं म्हतांना आता काय नाही म्हंटलं पंचवीस तीस नारळ होत. नाही नाही आमची शेतात तिच कीसत्यां मग तेच या वर्ष पंचवीस तीस भर होती नवं. म ते आता सणाला गणपती गौरीला बी येत्यांत म्हणून ठेवायच म्हणल जर तोपर्यंत पाणी बी आट ते!
होय!
मग तोवरा आता आणि दुसऱ्या आड्यातच नारळ म आता म्हटलं हे काय वाळवून. आतां ह्या वेळेला साधारण चांगलं वाळत पन नाहीत मं पातळ कापून म्हटल त त्याच तेलच काढून आणल, नाहीतर वर्षाला कस मे महिन्याला नींघ-निघत्यांत नारळ त्यावेळी उन्हाळा असतो. त्यावेळी काढतांवा
हूं!
मं ह्या वर्षी काय ते नारळं, ह्या वर्षी त सम मंजे जरा कवळच निघलं तर ते
हूं!
वारं सुटतेय म ते पडत्यांत. असं होतय म ते कवळं कवळं होतं म्हणतां न, ह्या वर्षी काय मे महिन्यात काढायला झालं नाही, लेट झालं जरां.
ह हां हां!
हूं आता जास्त निघालात म्हणता ना. त्यां वेळचं काढलं आता आणि परत आणि आता आल्या त मं म्हतल सा गौरी गणपतीला येत्यात वर आता हे म्हणत.
गणपतीत लागत्यांत जास्त मोदकाला हेला त्याला.
की म्हणून ठेवायचं म्हणून हे केलं खर राहत नाहीत नवं म ते खराब होत्यात. म तो राहता आणि आल्या दुसरं नारंळ काढायला, म्हणता मग म्हटलं त. आनी ही का हिस करून अगोदर ते काढून ठेया तवर येत्याच सणाला दुसऱ्यानी नारळ.
हं हं!
ते घरचं आहे म्हणता न परवडतय नाही तर विकत घे म्हटलं तर नाही घरचं म्हंटल्यावर परवडतय ते! आता विकत घेऊन म्हंटलं तरआता नारळ किती महाग झाल्यात बघा.
हा मधी, मधी तरी चाळीसं-चाळीस नारळ. अजून बी आहे तीस रुपये खरं.
हूं तेच की बाहेरं विकत म्हनलं तर नाही परवडत ते.
आ हा नाही म्हणूनच कि ती घरचे असत्यांत, म्हणूनच मं ते कसं ते जून. चांगला होऊन वरण वाळून पडला तर काय म्हणजे असं गट्टू चांगलं तयार होत्यांत, आणि म जर असं. काढलं लोक नेत्यात हे करत्यांत म्हणून काढून ठुवले होते एकएक. कवळ असत्यात मग खराब होत्या ते हं! असं होते म्हणतान ते, त्यावेेळेला जास्तीसं निघल त म्हणता न मग चांगलं बी निघलं. खोबरं पन चुनचं.
हा हा!
नंतर मग काढून टाक, बर्फ्या थोड्या केल्या मधी.
ह खोबऱ्याच्या ते. म राहिल्याला मात्र थोडं हे करायचं, थोडं खाय राकु बर्फ्या बी केल्या, आणि तेल बी दोनी पण.
नाहीत फोडून कीसून वाळवून. ला ठेवलं तरी पण चांगलं राहतय. हो.
राहातय कि म ते रोजच्या ह्यायला स्वयंपाकला येते म्हणून कणी फोडून अस- फ्रीजला जरासं म्हणजे हे करता. जरा गॅसवर जरा असं शेकल्यासारखं शेकवायचं. आणि फ्रीज ला दोन दिवस ठेवलं की असं लगेच सोकतय ते. जरा ऊन पडलं तर जरा बाहेर ठेवायचं. नाहीतर आठ आठ - व आठ दहा दिवस तरी खोबऱ्यास्नी काय अजिबात होईत नाही. आम्ही तसंच हे करून नारळ. ठेवला. आता ह्या वेळेला बाहेर लगेच त्यारा चिकट होत्या ते.
ते धुवून ठेवायचं म्हणजे काय हो
धुूनच. हां धुूउनच ठेवतो. स्वच्छ कनी आता फोडलं फोडलं तसं - ठेवत नाही स्वच्छ धुतलाय का नाही राहतोय. नारळ.
चालतंय. ठेवू काय म?
हां. चालतय. चालतय.
हा.